हॅलो.
हा बोल की गं.
हा. काय चाललय
पन्नास.
काय नाही बघ हाय बसलोय बघ. हाय हाय. काय? हॅलो. हॅलो. हॅलो.
हॅलो. किती फोन झाल्यात तुझ? किती फोन झाले?
माझ्या नऊ झालेत. आता हे नऊव.
आता नऊ. आता किती करायचं आहे वीस आहेत ना?
हा तीस आहेत.
हा मग आईला भक्तीला पण भक्तीचा म्हणजे घेतलीया तिनं.
हो.
भक्तीला पण करायचा आणि निृ
हा हा. होय. हां.
मला म्हणजे मी ते इंटरव्यूला गेलतो ग. तिथं रेंज नसेल, त्याच्यामुळ लागला नसेल.
हा हा पण लावलो
होय तसच व्हाय लागलेलं का कुणास ठाऊक.
हा हा
हा बिझी येते.
हा तेच की. लागला नाही मग ती म्हणली ॲप उघडून बसायला पाहिजे म्हणली मगच फोन लागतोय म्हणली.
बाकी काय चाललंय मग आणि म्हणलं?
काय नाही निवांत. क्लासला गेलतो. तेच की एम एस सी आय टी हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.
हॅलो.
हा बोल. आवाज येईना.
कसला टास्क म्हणलं? कसला क्लास म्हणलं?
एम एस सी आय टी च ग.
एम एस सी आय टी केली नव्हतीस होय अजून.
कधी लावल्यास मग.
अस आहे व्हय काम. आणि ते ह्याच काय केलीस आपल ते एमबीएच.
एम बी एस आता बघू.
नाही मी मी पण परवा मला बोलवलेल, मी पण करून आलो ऍडमिशन. अस झाल. म्हणून म्हणल तुमच सुरू झालय का नाही म्हणून
आ
फी मला सव्वीस हजार रुपये.
हा माझा ऑनलाईन आहे ना ऑनलाईन करायच आहे. परीक्षा तेवढ ऑफलाइन.
हा हा
तुम्हाला जादा असेल. रेग्युलर करणार कॉलेज जर असल तर जास्त असते आणि.
हा हो तेच कि बघायच आता.
आता भक्तीला बघ की, भक्तीलाच फी सांगितल्या म्हण पस्तीस हजार. आणि रूम राहण खाण दीड लाख रुपये
अजून तिच पण ठरायच आहे. होय नाही होय नाही. मग मधीच परवा म्हणते की आयटीला घेऊ काय? घे म्हणल चांगलच आहे की आता की आयटी पण. तिला बाहेर जायचय आहे खर घरापासून.
हा मी त्यावेळेस म्हटल होत तुला. नाही
आज सगळी बाहेर गेले आज. आम्हाला पण बैरी जायच आता असय नाही, त्यामुळ कि बा
होय प्लेसमेंट आपल्याकडे येत नाहीत नाही त्याच्यामुळ प्रॉब्लेम होतोय. आम्हाला काय नावाला डिग्री पाहिजे आहे फक्त. त्या डिग्रीवर तर कोण तरी कामाला घेते का बघू म्हणल.
आता आहे याच्यावर काही घेण झाल्यात. मग म्हटल ते करून बघू.
होय काय वाटतय
बघू आता काय होते. प्रयत्न करत राहायच. मिळल त्या वेळेला मिळल. हम्म तु का बाहेर ये, पाऊस पडलाय तुमच्याकड?
अग लय पाऊस हाय दोन तीन दिवस हेना असला पाऊस हाय म्हण हे कुठ फिराय जाय काय नाय घरी जायला येई ना अस लय पाणी झालय.
हीत पण पाऊस पडा लागलाय कंटिन्यू पाऊस हाय. काल परवा पासन आणि कसं होतंय दुपारी जे चालू होत ते एक दोनला ते कंटिन्यू दुस दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत पडतच असतोय उघडतच नाय बारीक पडत राहतोय आणि मग दुसऱ्या दिवशी कुठ तर दहापासन एक बारा वाजेपर्यंत उघडतोय परत आणि चालू होतोय म
हं हं इथे नाय नाही इथं इथं मोठ्ठासां मोठ्ठा हाय बारीक तेन काय नाय मोठ मोठ्यानं पडतोय.
होय म तिकड काय पाणीच पाणी झालं अस सल आता सगळ अवघडचं पडायचचं नाय घरा
म काय म क्लासला क्लासला जाताना सगळी वाकडी होत्या एवढं
तेच की धबधबा होत असल पावसां पान तिकड पाणी जायला काय नाही सिटीमध्येय नी त्याच्यामुळ रस्त्यावर पाणी साचतंय.
एवढं साचत नाय ओ परवा ह्याला बाजारात आणि काय चालायलाच येईना झालत मला एवढ पाणी रस्त्यावर होत. म थांबलो. थांबलो बस स्टॅण्डवर म आलो अस झाल
घाणं वाटतंय क खरंचं कुठल पण पाणी बाहेर आलेल असतय त्याच्यामूळ घरात येऊन अंघोळचं करायला लागत असल.
हो बिना अंघोळीच सकाळ सकाळी फिरतो आम्ही बीना अंघोळीच मला ना म्हणलं आणि आल्यावर कुठ हे
होय ते एक बरय
म्हणून सगळं संपलेले हे होतय.
गं त्यात टास्क पूर्ण करायला पाहिजेत नई कॉल
होय अगं तेच नं
त्यामुळ कर कर सगळ्यासनी कर आमच्या मम्मीवर पण केलीस तर चालतय तिच्यात घेऊन ठेवलोय.
हा हा आता मी पण मम्मी मम्मीच्या ठेवतो मी
तु आणि मम्मी आत मधी बसून खरं लांब आवाज यायला नको अस बोलत जावा फक्त अगं माझ कस झालं माहितीये का ला तीस टास्क होत की नी फोनच माझ पंधरा झालं आणि बाकीच पंधरा करायच्या आधीच कस झालं ते मला म्हणलं की ते तीसच्या तीस भरलेलंच दिसलं सगळं मग म्हणलं मी फोन पण केलो नय. काय पण, मग सगळ्यांनी ग्रुप वर मेसेज टाकलेलं बघ, आमचा टास्क पूर्ण झाला नाही, तरी पण झालंय म्हण मी पण टाकला, मग त्या म्हणल्या की असुदेत तेला प्रॉब्लेम हाय, ते नंतर सोडा, मग मी रिफ्रेश केलो एकदा, तर मला पुढच दोन टास्क आलेल, ते ट्रान्स्क्रिप्शन आणि ते पॅरेग्राफ येत्यात ते वाचायचं, तसं दोन टास्क आल्यात मला, मग आता काय
हा हा.
हा, अगं आता तीनशे झालेत, आता अजून पन्नास आणि आल्यात. असं कंटिन्यू वाक्य वा येत आणि समजत नाही, काय पाहिजे ते देत्यात, हम! हा. ते पण असं टाईप करायला लागतय, होय. अम् असं केलेलं
मला अस, डोकं दुःखायची वेळ आल्या अगं करून
आणि पॅरेग्राफ येत्यात, ते जरा असं शांत वा वातावरणात रेकॉर्ड करायचं, आणि ते सबमिट करायचं.
ते असं आपण, आपण वाचयचं अस.
हा, आपण वाचायचं, आणि ते रेकॉर्ड करायचं.
हा हा.
चत बसलेलो, आणि, आणि त्या फोन चा आवाज बाकी ठिकाणी जात नाही, आणि काल चिमण्या दारात आरडाय लागल्यात, आणि त्यात चिव-चीवाट ऐकू या लागला. मग काय, मी म्हटल परत आणि मग कॅन्सल, कॅन्सल केल आता, बघायचं मग शांत असेल त्या वेळेला र्ड करायचं, कोण नसतय त्यावळेला. हे आपल्या घरातल्यांची तोंड बंद राहणार व्हय, खुसफुस, खुसफुस, चालूच असतय.
नाही
आणि आत्ता लई ऊत येतोय, आता ऊत लई ऊत येतोय त्यांना.
फोनवर बोलाय लागलं की लई मोठ्या मोठ्यान बोलतात, आणि नाही तेव्हा काय बोलत पण नाहीत असं असतय.
मग काय तर, मी म्हणलं यांच्या तोंडात कायतर घाला. अगं, काल चैतन्य आणि मम्मी दारात गप्पा मारत बसल्यात, आणि मी आत रेकॉर्ड कराला लागलोय काय त्यात तर गुण, गुन, गुण, गुन आवाज यायला लागलाय, काय म्हणलय माझ्या फोनला जोर तर आलाय, मायक्रोफोन चांगला क्वालिटीचा हाय वाटत जरा
हा लईच हे होतय.
म्हणलं, एवढं माईकमध्ये तोंड घालून, बोलून, पण असं झालं.
हा, तेच की
अवघड हाय, कर कर, ते तास्क सगळं कर पूर्ण कर. आग जे फोन व जेवढ बोलशील की नाही, त्याच्यावरती आता, आता माझ ते पंधरा फोन पंधरा काय सोळा झाल्यात, त्याच मला काहीतरी तीनशे अठ्यात्तर रुपये असं दिसायला लाग लागल्यात मिळणार म्हणून, मग त्यामुळं कर तुला रिचार्ज पुरतं मिळत्यात.
हम्म! थोड थोड तर झालं की बास हाय ग आपल्यापुरतं.
होय, मग तेच आहे, म्हणून तर मग मी हे करत बसतोय, बोलत बसायचं फोन लावून. आलं तर लांबड लाऊन, कंटिन्यू कॅसतच घालायचं आणि
हा, आम्ही काय करू. अके थांब आणि थांब आणि करतो हॅलो आणि करतो थांब दोन मिनट.
हा, कर-कर.
हो.
हा.